काय करत्यास?
काय नाय बसलीय.
मावशी
मावशी देवपूजा करतीये.
एवढ्या लवकर!
हा ते पुस्तकं असती ना ती, कालपासूनच चालू केलंय.
पुस्तक वाचते होय.
हूं....
बाकी मग काका होय. खाली जरा दंगा सुरू होता, म्हणून आलो टेरेसवर. मम्मीला लावलयं कामाला,
हंहू..
उपीट करून दे म्हणलं.
पाऊस चालू हाय काय?
नाही पाऊस इकडं.
इकडं इकड तीन दिवस झालं कंटिन्यू थांबला पण नाहीये.
असा रेग्युलर चालू आहे.
होय.
इकडं नाही, इथं थांबत-थांबत येतेय, ऊन पडतयं मध्येच.
इथ आता जोरात पाऊस चालू आहे आणि ऊन पण पडलेय.
ह््् आज काय अभ्यास वगैरे,
हा झाला, आल्यावर झोपली एक तास, चार वाजता उठली.
हं...
अभ्यास केला आणि मग आता फोन केला एकच विषयचा होता मॅथचा. म्हणून केला पटा-पटा.
आवी गेला.?
हो गेला तो.
तो काय तीन वाजेपर्यंत काय करतोय तो?
काय नाही एक वाजूपर्यंत झोपतोय,
ह..
अ दोन चाळीस वाजले की, आंघोळीला जातोय.
हं...
मग तो... हा.
आणि अभ्यास कधी करायचा?
ते काय रात्रभर करतो तो.
हम्म मग असू दे.
हा.
अभ्यास करतो ना खरं? हूं... हॅलो.
हॅलो.
अभ्यास करतोय ना खरं?
हा करतोय की.
हम्म हम्म.
काय मग काय चाललंय?
काय नाही निवांत आहे बघं, सुट्टी एंन्जॉय करालोय.
हम्म, त्या नकटी नानीला बघायला गेला काय?
नकटी नानी नाही. नाही दिसत नाही एवढ्या सकाळी नाही दिसत, रात्र झाली की येत्या.
हम्म.
तुमच्या तिकडं आहे का नाही कोण नानी कुठली
नाही.
नसत्या होय तिकडं.
नसत्या.
हम्म. कधी येणार आहे कूळद ला?
इकडं शमशान घाट आहे ना तिकडं जाऊन बघायचं.
जवळ इथं मशान भूमीच्या इकडं, होय काय.
मग दिसते भूत.
दिसते भूत. तु कधी येणारे इकडं? काय दिसल त्याला
काय रात्रीच त्याला आम्ही मारुतीला म्हणल ना त्याला जाऊन ये म्हणून
हम्म.
आणि मारुतीच्या मंदिरचे माग शमशन घाट आहे तिकडे जाऊन आला आहे तो मशानभूमीच्या इथं.
आल्यावर मला सांगतो तिथं कोणतर जाळवत होतं मला फक्त दिसलं आणि डोळे असे दिसले. मग मी म्हणलो मग काय केला तो म्हणला आलो पळून.
कशाला गेलता तिकडं आणि
अंगात मस्ती.
तु कधी येणार आहे सुरतला?
आता बघू दिवाळी नाहीतर एप्रिलमध्ये यात्रेला.
त्याच्यात काय तू किती दिवस दिवाळी सुट्टी लईत लई आठवड्याभर.
मी काय करणार आहे दोन दिवस कवट्यात राहणार आहे आणि तिकडं कुरुपला येणार आहे. फक्त तुम्ही इचकरंजीला नका जाऊ.
नाही जात इकडे येणार असला तर मग कशाला जाऊ तिकडं.
हम्म भैय्या आणि मी येतो.
चालतंय की, भैय्याला लायसन एक दोन दिवस सुट्टी असेल भैयाला, मग.
गेलतो सुमिता दिदी काय येऊन गेल्या पुण्याला तुम्ही कधी येणार आहे सा?
मी होय बघूया आता, आता सुट्टी गेली फुडचं सेमिस्टर.
चांगला करा अभ्यास.
हम्म करायचा जेवढा होतोय तेवढा करायचा लय लोड घ्यायचा नाही.
ह ह.
बाकी आणि काय चाललंय तुझं?
काय नाही पुढे स्लॅप पडतोय ते बघती आहे.
स्लॅप.
सोसायटी बनायलीए.
नवीन.
हा पहिली पहिला स्लॅप बसायलाय ते बघायले. पावसाने सगळं पाणी पाणी झालय सिमेंट वर. काढत बसल्यात आता ते.
हम हम हम.
ते पुढचं आक्क हा.
काय बोलली?
काय नाही काय चाललंय, कसं काय एवढंच.
हम् हम.
खरं होय तुम्हाला नकटी नानीनी पाडलेलं?
होय मग. कुणाला घरी माहित नसतय घरी खोटं वाटतय सगळ्यांना.
एकदा घेऊन जावं की मग त्यांना पण.
हम्म ते भितेत म्हणून तेना तसं बोलतेत.
कोण कोण होत शंतूनू दादा पण होता काय?
होय मग.
त्याला कुठं लागलंय त्याला थोडीनं लागलेय कुठं काय?
नाही लागलं पण पडला तो.
अच्छा.
तुझी एक्झाम कधी आहे?
आता सप्टेंबरमध्ये ग गणपती झाल्यावर मग हाफ इयरली आता.
होय काय?
ह मग
गणपतीचं काय प्लॅनिंग?
काय नाही इकडं बसवायचंय.
तू बसवणार आहे होय तिकडं?
होय पुण्यात बसवणार आता.
मागच्यावेळी पण बसवलेला ना तिथंच?
नाही कवठ्यात होत.
कवट्यात होता काय?
हम्.
ह हम.
आता बघायचं नंतर ना आता ही एक्झाम झाली ना हाफ इयरली मग डिसेंबर मध्ये पीए टू येईल. मग फेब्रुवारी मध्ये डायरेक्ट फायनल एक्झाम.
अ म नंतर सुट्टी.
हा मार्च सुट्टी अक्का महिना आम्हाला मार्च जर मार्चमध्ये एक्झाम असली तर एप्रिलमध्ये अ पाच सहा दिवस सुट्टी देतात आणि मग वीस पंचवीस दिवस शाळा ठेवतात आणि नंतर न मग हे करतात सुट्टी देऊन टाकतात
हा हा मे मध्ये असत्या ना सुट्टी खर आला ब इकड पण पाऊस आत्ता
हू हू इकडं कमी झाला इथं थांबला आता
पावसाच काय कळना येतोय जातोय येतोय जातोय
दुपारी बघायला पाहिजे पुढं तळ साटलंय आता पाणी एवढं पाऊस एवढा झालाय
हू इत नदीला पाणी पूर आलता घासून निघालेल पाणी तुला स्नॅप टाकलं असेल बघ मी
नाही बघित मी मम्मीचा मोबाईल तिच्याकड असतोय ती देत नाही मला
असं पुलावरून पाणी चाललेलं आणि त्यातन आम्ही चालत गेलो हू हू
वाहून जाशीला
असं फक्त अस लेअर झालती पाण्याची छोटीशी
हू हू व्हिडिओ पाठव स्नॅपला नको पाठवू स्नॅप मोबाईल आता कुठ
व्हिडिओ पाठवतो व्हिडिओ व्हॉट्सअपला नंतर
हू
तू काय देवाधर्माच काय वाचत्यास का नाही
मला वाचायला लावलंय पण आता कधी वाचायचं वाचायला लावलंय मला पण कधी वाचायचं
वाचायच अभ्यासातलं काय वाचायचं नाही
इकड बग पाऊस आला परत
आला तर एकदम मोठा येतोय
हा कसली पळत चालल्यात माणसं
इथ वारा सुटलाय बारीक
हे काय इथ पाऊस कंटिन्यू चालूय असं वाटतंय आता इंद्रायणी नदीला परत पुर येतोय मोठा
आता किती आहे पाणी
काय आला असेल आता पुलापर्यंत मी काय आळंदीला नाही गेलेली भैया जातोय भैयाला विचार हा भैयाला विचरा भैयाला माहितीय सगळं
हू हू हू
ही आमच्या समोरन इंद्रायणी नदी दिसती पण कैती पाणी आली दिस दिसत नाही म आठव्या मजल्यावरण जाऊन बघायला लागत
पूल दिसतो आठल्या आठव्या मजल्यावरन
हा पूल नाही पूर दिसतो पान हा पाणी
पुल पुल नदीचां पुल
ब्रिज
नाही ते तिकडय इकडं नाहीये बजं इकडं नुसतं हे दिसतं पाणी
हम्मं हं हम्मं इथं नां पणं दिसते पणं इथं कायं नाहीं एवढं आलेल्या आहे
हम्मं इंद्रायणीला पूरं आंला सगळं
सगळं पाणी पाणी दिसलतं
इंद्रायणीने इंद्राणीने तीन पूलं बंद केलेत आमचे फक्तं एकचं भुलचं पूलं चालूं आहे आंता
होयं कायं छोटे असतील पूलं
नाहीं खूंप मोठेेयेतं ते आंता भैया जातो नां
हम्मं
ते आंत्ता आंत्ता चालूं झालेले.
हां, हां, हां.
नाहीं तरं बंदचं होतं. हां नवीन ते कायं झालं ते हे असतं नां शेवाळं कायं कायं असतयं नां ते हिरवं हिरवं झाडांसारखं ते सगळं अडकूंन ते हे सळ्यां तेन वाकवलेल्या आहेतं वाहूंन गेलत्यां सळ्यां तेनं सगळ्यां
एवढं पाणी आलतं
हां एक तरं आमचं मोठां खांब असतो नां तेच्यांवर कळंश असतो त्यां हल्ल्यांवरचं मंग वारी पाल पालखी निघती
हां, हां.
कि ते म्हणजे खूंप मोठं आहे ते अर्ध भ अर्ध गेलतं खाली
हम्मं हम्म हम्मं हमं
माझ्यांकडे विडो असल्यांवर पाठवते तुम्हांला एवढं पाणी भरलेलं ते इंद्रायणीचं
हां पाठवं पाठवं. बाकी कायं आंस तिचं चाललयं फोन आलायं तिलां फ्रेंडचां बसलेयं बोलतं खालीयं ती
प्रीती दीदीलां फोन करतोस कायं?
प्रीतीला कांल नाहीं कायं केलेला कांल आंलो मी पुरबला
हम्मं माहितीय कि रात्री बाहेरं हो होतांस तूं टाकलेला मेसेज बसंमध्यें होतां वाटतं.
नाहीं बाहेर होतो मी जरां बाहेर गेलतो.
हम्मं.
मंग कायं परंत नाहींये केलां फोन
मी म्हणलं आंता गेलांय दमलां असेल म्हणूंन झोपलां असेल डायरेक्ट निवानत
झोपलेलो जो एक पांचच्या दरम्यांन झोपलो नंतर सातला उठलो परंत बाहेर गेलो.
गरमं फेकांयचं इचलकरंजीत एकटं
हम्मं.
इचलकरंजी मध्यें करमते कां एकटं
काय करमत नव्हतं पण तिथ निवांत होतं हिकडं आलं की काम लागतयं कायतर कायतर.
तिथं कोण सांगत नाय ना.
तिथं होतं तेच बरं होतं.